हॅलो. हा बोला सर. हा हा हा हो झाला तुमचा झाला
हो हो ला
अच्छा बरं मी असं ऐकलंय की तुम्हाला रेसिपी छान जमतात म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे तर तुम्हाला काय बनवायला आवडतं म्हणजे असं स्वयंपाकामध्ये
ह मला ऍक्च्युली बायकोने जे सांगितलं ते बनव बनवून द्यायला आवडतं प तुम्ही सांगा तुम्हाला कुठली रेसिपी जाणून घयची माझ्याकडं
अरे बापरे म्हणजे तुम्हाला स्वयंपाक पूर्ण येतो की काय
हो हो पूर्ण येतो मॅडम मला
बापरी लकी आहे बाईक तुमची ठीक आहे ठीक आहे आ मला तरी सांगा बरं पनीर व माझ्या मुलाला पनीर ॲक्च्युली खूप आवडतं आणि माझं प्रॉब्लेम असा आहे की मला पनीरच्या रेसिपी जमतच नाही व्यव असते तर मला पनीर गुरुजी माझ्या मुलाला खूप आवडत असते तर तिची रेसिपी मला सांगितली तर बरं होईल तुम्ही कसं बनवतात तुमच्या स्टाईलने सांगा म्हणजे मग मी तसं बनवून खाऊ घालते करत आला
किती लोकांसाठी पण व्हायची म्हणजे तसं मी तुम्हाला हे पण सांगत
आमच्या घरात तीनच लोक हसबंड मी आणि मुलगा मग त्या हिशोबाने मला तसं सांगाल
हे बघा पावशर तुम्ही पनीर आणल ना पावशर प आणणायचं तर त्या एक क्ल
पनीर
हा दोनशे पन्नास ग्राम पनीर आणून त्याला क्रश करून साईडला ठेवून द्यायचं सर नंतर दोन मीडियम साईजचे कांदरे घायचे आणि एक मोठा टमाट किंवा म टमाटो मीडियम असेल तर दोन मीडियम टमाट हा ते पूर्ण बारीक कापून घ्यायचे त्यांना हा परत लसूण अद्रक कापून घ्यायचं
हमम
पाच सहा पाकडेला सुंचा आणि एक इंची अदरक
हां म्हणजे त्या प्रमाणाने बरोबर सांगा मला असं - हो तीन जणांच्या प्रमाणात म्हणजे मी लिहून घेते हो- हो
आणि थोडसं कोथंबीर - हे कट करून तुमचं - हां कोथिंबीर म्हणायचं मला तर - ते कट करून ठेवलं आता - कढाईमध्येध्ये गॅस गरम क कराल - चालू करायचा कढई ठेवायची - त्याच्यात थोडस तेल टाकायचं दोन पळी आणि - गरम झालं तेल कि थोडसं जिरं टाकायचं त्याच्यामध्ये -
किती आहे सब्जेक्ट एक दोन तीन चार -
तडतळायला लागलं. कि जिरं तडतळाला लागलं की लगेच त्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकायचं.
सब्जेक्टने नाव ली -
लसून नाद्रक झाले कि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा
हम्म
कांदा टाकून कांदा चांगला परतवायचा जोपर्यंत तो ब्राऊन होत नाही त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला परतवायच आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मग टमाटे टाकायचे आणि टमाटे टाकले. कि त्याला टमाट्याला बी जरा थोडस मऊसर होऊ द्यायचं - बऱ्यापैकी आणि नंतर मग - तुमचं जे तुम्ही आणि नंतर पनीर टाकायचं नाही. नंतर मग तुम्ही टाकायचे मसाले जे मिरची - मिरची तु तुम्ही जितं जितकं तिखट खाता त्यापमाणे तुम्ही मिर्ची घेऊ शकता टाकू शकता! त्याच्यामध्ये मिरची पावडर - आणि मसाला पण तो आता कस काय काय ठिकाणी मसाला काय काय स्ट्रॉंग मसाला बनवता! तर मग तो स्ट्रॉंग मसाला असेल तर मग त्या हिशोबाने मसाला घ्यायचा - आता आम्ही स्ट्रॉंग नाही करू तेवढा तर एक चमच मसाला पुरेसा होतो. हा आणि हळद टाकायची!
हम्म!
टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित - ते मिक्स करायचं - हां ऑर्डर टाकल्यानंतर त्याच्यात स्पेशल इन्ग्रेडियंट - तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे तुमचा मुलगा त्याला चाटून चाटून खाईल! ह थोडासा मॅगी मसाला त्याच्यामध्ये टाकायचा मसाल्यामध्ये -
हा ते सगळं मिक्स झालं व्यवस्थित कि मग तुम्ही पनीर टाक - टाकायचं पनीर - त्याला चांगलं हलवून घ्यायचं खालतीवरती करून घ्यायचं - पनीरला आणि ते पनीर तुमचं पाणी सोडायला लागेल. वरतून पाणी टाकायचं नाही त्या पनीरला पाणी सुटतं त्याच्यामध्ये ते - होऊन जाते भाजी पूर्णतयार पाणी सोडायला लागली ती भाजी - थोडा बऱ्यापैकी पाणी सोडा लागले की त्याच्यात मीठ टाकायचं - चवीप्रमाणे आणि त्याला चांगलं परत - खालती वरती करून घ्यायचं भाजीला - खालती वती भाजी करून झाली की - उरलेली कोथिंबीरी टाकायची आणि तुमची भाजी तयार होते. दोन तीन मिनिटं शिजू द्यायचे बाजीला आणि गॅस बंद करायचा - म्हणजे पाणी पूर्ण जाऊ द्यायचं त्याच्यातलं कारण पनीरला पाणी सुट - हो ना पाणीच अंश शक्य पूर्ण जाऊ द्यायचं - तोपर्यंत त्याला हालवत राहायचं पाण्याचा संपला. कि तुमच भाजी तयार आहे तुम्ही गॅस बंद करायचा - हा आणि ते डब्यामध्ये टाकून मुलांना द्यायचे - मग थोडस म मॅगी मसाला टाकला असतो त्याच्यामुळे ते, भाजीऽ चव खूप छान लागते, पनीर भुर्चीची, आणि मुलं. खा तर ती ला आवडत नाही.
हम्, हम्, हम्, ह् ह
आणि त्याच्यासोबत शॉर्ट ब्रेकला,, पनीरचे बारीक तुकडे करून ते अ थोडस तेल टाकून त्याच्यात छाडो फ्राय करायच, आणि छाडो फ्राय केल्यानंतर, ते बाहेर काढून ते थोडस मॅगी मसाला, किंवा चाट मसाला आणि थोडं मीठऽ टाकून त्याला हालवून घ्यायचं, आणि ते मुलांना शॉर्ट ब्रेकला द्यायचं.
ओके,
आता ते, अ, ते कुरकुरीत झालेलं असतं. पनीरचे तुकडे तर छान लागतात ते -
अच्छा,
हम्म, हम्म,
म्हणजे एवढंच करायचं, एवढंच ना.
हा, एवढंच प्रोसेस आहे, विशेष काय नाही.
हमम म्हणजे खूप लवकर बनते ओ, तस बनवायला गेलं तर फक्त पट पट टाकून हलवायचेय,, थोडां फ्राय होऊन द्यायचेय नाही का?
हां, हां, हां.
हो हो हो. अच्छा
कसं असत,, जेवढं तुमचं पनीर ये. जर पनीर जर पन्नास टक्के असेल, तर पंच पंचवीस टक्के कांदे आणि पंचवीस टक्के टमाटे, असं ते शंभर टक्के प्रमाण पाहिजे त्याच.
हम्म, हम हम.
खायते पनीर बुर्जी. व्यवस्थित बनते,, नाही तर मग कसं जास्त कांदे झाले, तर फक्त कांदेच लागणार. पनीर जास्त झालं तर
हा, म्हणजे तुम्ही सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे मी टाकणार. हो होते असे,, हम्म, हम्, हम् अच्छा.
हम्म.
हम्म, हम हम. मग तुम्ही पण कधीतरी घरी स्वयंपाक बनवत असणार ना, सर घरी
हां, बनवतो ना मी. मग घाटी चिकन पण मस्त बनतं माझ्या
हाआआ.
हम्म एकदम सोपय मॅडम घाटी चिकन. हे बघा घाटीचेिकन बी एकदम सोपये. अ चिकन आणलं ना ते धुउन साईड ला ठेवून द्यायचं. कांद, टमाट वगैरे जे आपलं आहे ते सगळं, चिरून घ्यायचं लसूण, अद्रक नंतर गरम पाण्यामध्ये गरम अ गरम हे ठेवायचं कुकर. कुकरमध्ये, कुकर गरम झालं की त्याच्यात तेल टाकायचं, थोडं जिरं टाकायचं. ते कांदा, टमाट सगळं टाकून द्यायचं,, आणि थोडसं जास्त ब्राऊन नाही होऊन द्यायचं त्याला. कच्चच राहू द्यायचं कांदा, टमाटर तोपर्यंत, तुमचं चिकन टाकून द्यायचं. त्यात चिकन टाकून तुम्ही कांदे, टमाटे वरतून टाकलं अद्रक लसून तरी चालतय.
हमम. बास
हा आणि थोडस खडखड मसाले असतात ना मिरी ते जायफळ ह तमालपुत्र हे ह. हे सगळं टाकून द्यायचं लवंग हे तुमच्या प्रमाणात प्रमाणे किती लोकांसाठी थोडं थोडं ते टाकून द्यायचं. आणि तुमचं कुकर लावून ठेवून द्यायचं पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये
हम्म.
हो तसेच कुकर लावून त्याला होऊ द्यायच दोन तीन तीन शिट्ट्यांमध्ये अ ते चिकन भी शिजत कारण चिकन शिजत आणि पाणी का नाही टाकायचं कारण कांदा कच्चा आहे तुमचा आणि टमाटर पण कच् च्च ये. ते जसं शिजेल ना तसं ते पाणी सोडेल आणि त्या पाण्यामध्ये ते चिकन तुमचं अशे शिजून जाईल ते दोन तीन शिट्ट्यांमध्ये, कारण तुम्ही ते कुकरमध्ये लावलय ना, तर ते वाफेमध्ये पण शिजत ना, वाफेमध्ये पण चिकन शिजत, म्हणून तीन चार शिट्ट्यांमध्ये ते होऊन जाते ऑटोमॅटिक, आणि ते तीन चार शिट्ट्या झाल्या ते तुम्ही गॅस बंद करायचा,, चार शिट्ट्यांमध्ये. आणि त्याला वाफ निघू द्यायची पूर्ण लगेच काढायचं नाही. बा पूर्ण निम दिली की तुमची भाजी तयार आहे फक्त एवढं आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी असतं. पण ते लाग लागतं व्यवस्थित चांगलं लागत.
अच्छा
हम्म हम्म
हम् हम् हम् मग म्हणजे छान आहे शॉर्टकट आहे आणि हा जास्त हे नाहीये बरोबर. मग अस संडेला वैगैरे स्वयंपाक तुम्ही करत असणार ना घरी
हा ते आता बायकोचं मोड बघून करायच.
हम्म हम्म.
आमचे मेसेजला
त्यामुळे तुम्हाला बनवावं लागत असेल म्हणून
तसं काय नाही आपल्याला इच्छा असते त बनवायचं नाही तर मी म्हनाच नाही बा माझ इच्छा नाही.
हम्
अच्छा. हा हा हा ओके